हॅलो म त मोटाच आता काय मोबाईल पुढे बाहेरव हॅलो काय करताय.
काय नाही बसतेय तुम्ही काय करताय.
काय नाही बाबा बसले हो तर चहाचा टाइमिंग झालं चहा करायचा.
बरं अजून नाही अजून करायच थोड्या वेळाने
कधी को महालक्ष्मी लालता का नाही कधी
कुठ हा हलते ना एकदा गेल्या काहीतरी उन्हाळा सुट्टीत उन्हाळा सुट्टीत आलते ना. बाकीच रंकाळा तलाव वगैरे पण
हा ह्या वर्षी काय करा माहि आहे का दिवाळी नंतर वगैरे येऊन दिवाळीत वगैरे कारण सोन्याचा कळच बसवला अबाबाईवर दीड ला दीड कोटीचा बसलाय आत्ताच बसवलाय बा
बर मध्ये काहीतरी मंदिर बंद होतं ना
हो मंदिर बंद होतं म्हजे कत झालं तिथं मंदिरामध्ये अग्निकुंड सापडला मोठा कोल्हापूर ह्याच्यामध्येस बरोबर आपलं ते दत्ताचं मंदिर म त्या शेजारी बरोबर लागून अग्न कुठून सापडला आहे परत देवीच्या मंदिराखाली आहे काणी तळघर साप पडलं त्या तळ घरामध्ये भरपूर आता काय काय काय काय सापडयला लागले म्हण चालूच आहे हा पुरातन काळातल्या वस्तू सापडायला लागल्यात त्यामुळे आता बघण्यासारखं झालंय अंबाबाईकर मंदिर अजून त्याचा रिसर्च
अस वस्तू सगळ्या वस्तू असं दाखवाय लागलेत का असं म्हणजे
हो दाखवतात ना दाखवतात ते अजून संमेलन केलं नाही कारण अजून शोधाशोध चालूच आहे कारण अजून काही काय सापड लागले त्यामु तु सगळ्यांनी येऊन बघितल्यासारं झालंय त्या ठिकाण आणि आता रंकाचं जर म्हणलं अस तर रंकाळ तुम्ही तवा यायलता हात सध्या त्याला कलरफुल फाउंटेन चालू केले तयार कराव लागल्यात
बरं आम्ही होतो आम्ही आलतो ना तेव्हा काही नव्हतं तेवढं
आत्ता सध्या चला झालंय बघा सगळं
बर आणि शाहू पॅलेस म वगैरे पण आहे ना काय काय
शाहू पॅलेसमध्येध्ये गेला तर म शाहू महाराजांनी काय केलं त्यांनी ज जे ज ज्या प्राण्याचे शिकार केले प्राण्यांच त्याच्यामध्ये हे भरून ठेवलेलं आहे त्यांनी कापूस वगैरे भरून त्यांनी लावून ठेवलेला आहे म्हणजे प्राणी कुठे कले पकडले सगळं त्यांनी हा सगळं हाय देत आज असं तर भरपूर काय काय आणि ज्योतिबाच्या मंदिरावर कधी गेला नक्ला तिथं पण
जाऊन आले ना तिकड पण एकदा पण एवढं आम्हाला टाइम नव्हतं ना लवकर लवकर करोर क्लॉमी
त्यामुळे आलासा क नाही तर देऊन जावं नक्की परत आदमापूरला तर सध्या गुलाल वगैरे असते आता सध्या त्याला गर्दी एवढी होत्या म्हणताना त्यांनी वाढवण्या चालू ट्रेन बांधकाम वगैरे बांधकाम झाल्यानंत अी जरा सुंदर दिसते. पुनसाठी म्ह तुम्ही कधीही जा. सुट्टी अस द गर्दी असत्याच असत्या सुट्टी असू नसो. कारण बऱ्यापैकी लोकांची कुल दैवत आहेत ना आदमापूरला पण बांधकाम कमप्लीट झालं बघा. आधी कसं म हच्या. बाळूमाच्या मंदिरात जागा पुरत नव्हती ना भक्तांना आल्यावर आणि आमौषा पौर्णिमाेला वगैरे गर्दी खूप असते म त्यामुळे त्यांनी बांधकाम चाल केलं तर क बस. बसण्यासाठी लोकांना सावली व्हावी म्हणून त्यांनी बांधकाम केलं चालू झालं. संपत आला आ थड राहिले.
हा. आणि आदमापूरला काहीतरी यात्रा असते ना दरवर्षी
शवय जोरात असत या यात्रा ह्या वर्षी पण झाली की एवढी गर्दी होतीय. तुम्ही याला सकाळी कााल तर संध्याकाळीच दर्शन करू बाहेर. तुम्हाला दर्शनाला लाईन येत नाही उभं राहायचं म्हलं तर नाही पंढरपूरला कध आले नाहीये ऐकलय फक्त आमची आजी जाते मी नाही जात कधी आमचं चाललेलं आहे प्लॅनिंग आता काय अजून नाही होय.
आता आलं तर सध्या तुम्हाला कुठे फिरायला मिळत नाही. हा हा.
कि आपण चाल.
दिंडी वैगरे निघाली न बर तिकडून खूप लांब
हो आपण येतात नाहीत ना आठ दिवसात पोहच. असायचं म्हण त्यांनी आमच्या महागा लागल्या पण एवढी चालायची प्रॅक्टिस नाही म्हण कसं जाणार ना.
नाही नाही होणार नाही तेवढं लवकर आणि कसंय सांगू का नाही आता सगळी सगळी कडच्या पालख्या येणार ना आता एक एक करून.
हा.
मग त्यामुळे गर्दी भरपूर पण असणार आहे. इथं पंढरपूरला आणि तिथं पण असं तुळशी वृंदावन वगैरे भरपूर छान झालंय. सगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत तिथं. म्हणजे राम तुळस कृष्ण तुळस वगैरे सगळ्या
कृष्ण दिवस बोलचे म्हमज दारथय है ना. कृष्ण तुळस कृष्ण तुळस तेवढीच आमच्या दारात आहे. हा हा तीच तीच तेवढी एकच थोडं संमता आताय बाकी आम्ही नाही आणल्या कुठल्या?
नाही तिथं तिथं सगळे तुळशीचे प्रकार आहेत वेगवेगळे तुळशीच य ते तुळशी वृंदावनला आणि मोठं विठ्ठल रुक्मिणीच असं हे आहे. मोठा स्टॅच्यू असल्यासारखं मूर्ती अशी मोठी हा हा आणि कनेरी मटम वगैरे आहे ना तिकड कोल्हापूर
कनेरीमठ वगैरे आहे तुम्ही आला अस तर आज जाण्यासारखं बघण्यासारखा कनेरीमठ पण कोल्हापूरमध्येध्ये फिरण्यासारखे भरपूर ठिकाण ते असं काय नाही की तुम्ही जाऊ शक. श नाही इकडे इचलकरांच्या साईड ला आला अस तर तुम्हाला रामलेंग वगैरे अक्कलकोटला नाही आली.
अकोलकोट स्वामी महाराज मंदिर आहे ना मोठं. हा मंदिर आहे तिथे चोळप्प महाराजांचे वंशज आहेत आता सध्या पण सात काहीतरी सहावी सातवी पिढी चालू आहे तिकडं अशी आणि अशी आड आहे तिथं ह आड आहे. मंदिराची शेजारी एक वाडा आहे मोठा आणि तिथं आड आहे. त्या आडामध्ये पहिला पाणीच नव्हतं काही लोक तरसायच. विष पाण्याला असं आमीही समर्थने पाणी काढले अजूनपर्यंत ते पाणी संपत नाही पाऊस येऊ दे्या अगर नाही येऊ दे.
बघण्यासारखा आहे कि मग या लागत. आता राहाला आ तिथ मग मला एक दिवसाची वर रूम वगैरे अवैलेबल होतील.
हो हो भक्तनिवास वगैरे सगळेच आहेत की हॉटेल भक्तनवास सगळे आहेत तिथं आणि येण्या तुम्हाला वाहतुकीसाठी पण भरपूर सोय
कारण आता कसं आम्ही यायचं म्हलं तर आम्हाला आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दर्शन घ्याय लागणार ना.
हा बरोबर की दोन्ही दिवस घेऊ शकता तुम्ही जर तिकडून जर तुम्ही रात्री निघाल एक पाच सहा तासाचा रस्त तुम्हाला तथून को
हा मग तेच पाच सात आच हजार असतय ना कस निघते ते जववर नाही आम्ही ट्रेन ना वगैरे येतोय का राह
हा ट्रेन नी पण नाही बस आणि रोड चांगल झाल्यामुळे वाहतूक सुविधा पण भरपूर आहेत सोलापूर जरी उतरला तुम्ही स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला इकडून पण भरपूर आहेत भरपूर वाहतूक सुविधा आहे जीप आहेत किंवा बस पण आहेत ट्रेन वगैरे नाहीये अकलकोटला अकलकोटच्या पुढं तडवळ म्हणून आहे तिथं उतरावं लागेल मग तुम्हाला
हा
हा
आणि डायरेक्ट अक्कलकोटला यायचं म्हटलं तर मग म्हणजे अक्कलकोटच्या मंदिरा थ आसपास उतरायचं म्हणलं तर तिथनं मग बस आहेत का काय आहेत
स्टँड ला उतरायचं तुम्ही स्टँड पासून रिक्षा वगैरे आहेत ना रिक्ष र् वगैरे आहेत भरपूर मग रिक्षा करून जायचं तिकडून मती तर समाधी मठ गुरुभेट ुरुेटच पण मंदिर आहे म्हणजे आज प्रत्यक्ष स्वामी महाराजांचे पावलं तिथं
हा
हा मध्ये तरी असं ते पूर्ण मंदिर काून दुसरं असेव्हते इच्छा वगैरे तर ते न करण्यासाठी त्यांचे पावलं उमटलेले तिथं प्रत्यक्ष असं
आणि ते कसं आपली उंची काहीच नाही अजून पाच फूट वगैरे त्यांची खूप मोठी उंची होती आपल्या छातीला लागेल एवढं त्यांच दांडाच होता असं काठी चालण्यासाठी तेवढे उंच होते ते मूर्ती वगैर भरपूर छान आहे तिथं बघण्यासारखं आणि नवीन गार्डन पण झालंय तिथं अकोलकटला आ या कधीतरी आला तर घरी पण या
एवढंच आहे का तिथून
हा जवळ आहे ना इकडे टेंबू वगैरे आणि तिकडून कस सो परला जात जा तुम्ही सिद्धेश्वर मंदि पण बघू शकता मग सिद्धेश्वर मंदिर करून मग सोलापूर र राहून किंवा अकोलकोटला सगळं बघून येते सिद्धेश्वर मंदिर पण करून येऊ शकता तुम्ही तस काय नाही
आमचं चाललंय आता आमचं म्हणजे कॉलेजचा ग्रुप वगैरे यायचं चाललंय प्लॅनिंग सुद्धा त्याला क येऊन दोन दिवसा वगैरे करायचं एक दिवस जायला सं्याकाळी किंवा सकाळी निघायच दुपर्यंत तो पोहचाचं प्लनिंग लय मग तेच कोण तर हा तिलं कोणत माित असलं पाहिजे ना म्हणजेस आपला रूमस वगैर अवेलेबल वयलाहिजेम् कारण एक दिवस एक दिवस तर आमचे राहायलाच लागणार आम्हाला
ट्रेन पण चालू झालेत ना आता
हा तेच क ट्रेनच येणार आम्ही पण बसनं वगैरे कसं होतय सण होत नाहीेकाना त्यामुळे आता आमचं प्लॅनिंग तेच चाललंय की ट्रेनच निघायचं गाडी वगैरे चाललं पला पहिले आमचं ठरलेलं की फोर व्हीलर वगैरे काढायची जायचं म्हणून परत मेंबर्स वाढाला लागले म्हणल्यानंतर मला एवढ्या मेंबरससाठी फोर्हीलर चालत नाही आणि ट्रॅव्हल्स वगैरे काढायचे म्हणले तरी ते ट्रॅव्हल्सवाल्यांना पेलाही ह्यावा लागल त्यांचं बजेट
हा नाही नाही नाही ट्रेन वगैरे परवडते तुम्हाला मग ट्रेननी काय करायचं र रेल्वे्टेशनला उतरायचं हो तें सोलापूरला मग तिकडून जर तुम्हाला फ्रेश वगैरे तिथून आहे गाड्या तिथून तुम्हाला स्टँडला याव लागेल पुन
स्टँड वर पुडू का
मग स्टँडला बस सतत आहेत पाच पाच मिनटाला बस आहेत हा बस आहेत भरपूर मग तिथनं बस डायरेक्ट अकलकोट गाडी पकडायची अकलकोटला उतरायचं तिथून स्टँड पासून रिक्षा करायची भक्त निवासला
हा
मग भक्त निवासला रिक्षा केलं किंवा मुरलीधर मठ म्हणून आहे तिथं अकलकोटमध्ये तिथं कमी प्राईजमध्येध्ये आहेत रूम्स वगैरे पण मस्त आहेत मुरलीधर मटात
हा
हा मग मुरलीधर मटात जर तुम्ही मुकाम गेला किंवा सकाळ सकाळी गेलात तुम्ही मग फ्रेश वग व थोड व आराम करा जाऊन दर्शन घ्यायच अ दर्शन वर झा गर् ल झालं दर्शन तर मग बारा वाजता महाप्रसाद चालू होत अक्कलकोट ला दिसत किंवा गुरु भेटला जाऊ शकता किंवा खंडोबा मंदिर पहिला खंडोबा मंदिर स्थापन झालेलं अकलकोटात त्यानंतर सोमवारच प्रकट झाले आणि वटवृक्ष मंदिर वेगळ आहे समाधी मठ वेगळेय असं जाऊ शकता तुम्ही ट्रॅव्हलिंग साठी काही चिंता नाहीय तुम्हाला भरपूर आहेत वा त
मग काय प्रॉब्लेम नाही कारण ट्रॅव्हलिंग साठी जास्त करून लागतं ना आपण असं घरात निघायचं म्हणलं तर पण ट्रॅव्हलिंग प्रॉब्म कस येतो तथे गेल्यावर तथनं पुढं काय हे माहित पाहिजे
नाही बरोबर आहे की आणि अन्नक्षेत्र म्हटलं पण भात आमटी पोळी भाजी सगळेच आहे तथं हम्म
जेवणाचं कसं आपण एखाद्या हॉटेलला वगैरे जेऊ शकतोय राहण्याचाच प्रॉब्लेम येतो ना
राहण्याला मात्र भरपूर आहे तिथं भक्तनवास मुरलीधर मठ आणिॉ पण भरपूर आहे तिथ आताना रोडलाच आहेत आणि स्टँड शेजारी पण आहे तिथल्या तिथं त्यांच्या शेजारी जर तुम्ही राहिलात हॉटेलमध्ये वगैरे किंवा कोणत्या त असं मठ मठ म्हटलं तरी पण हॉटेल टाईपच आहे तिथं फक्त मंदिर वगैरे पण आत आहे मुरली मुरलीधर श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्यामध्ये सगळीकडें असं इकड तिकड रूम आहे पुन वरच्या मजल्यावर रूम आहे. आणि मध्ये मंदिर आहे असं बघण्यासारखं ठिकाण आहे ते पण. मग त्यानंतर तुम्ही मग तिथनं जाऊ शकता.
तिकडं आलं की नक्की सांग तू घ्या ह्याच महिन्यात प्लॅनिंग चाललय म्हणजे येत्याल्या महिन्यात.
हा. म आलं तरी तुम्हाला सोयीस्कर आहे असं फिरण्यासारखं आणि मेन म्हणजे देवाचं दर्शन होईल ना तुमच्या इकडं.
करायच आहे ते चाललेलं प्लॅनिग आता उन्हाळ्यापासून चालयय पण कसं तिकडे कोण त्या साईडला आलोच नाही आणि तिकडच या त्या एरियातलं कोण जास्त नसल्यामुळे आम्हाला काय माहित माच नाही कोण म्हणजे जास्त नाही प्रश्नच नाही आमच्या कोणाच तिकड त्यामुळे ग प्रॉब्लेम कस ट्रव्हलिंग.
एखादा दिवस जरी राहिला त तिकडून जवळ आहे तुम्हाला तिकड किल्ला आहे, ना नळदुर्गला भुईकोट किल्ला सारखा आहे.
बरं
हा मग तिथं पण अळदळूला जाऊ शकता तुम्ही नरमाधी धबधबा आहे तिथं. त्यासाठी पण चांगलं आहे आता पावसाळा तर भरपूर चांगला आहे तिथं.
हा.
हो
बरं चालतय करते थोड्या वेळात तुम्हाला फोन. बारा मिनटाच्या वर झालं.